हॅलो आवाज येतो का. नाही जेवायच आता.
ह का बघू. दुकानात काय करते.
अंटी या जेवणा. स्पीकर वर नाही ठेवू शकत काय?
स्पीकर ठेवलं का ते रेकॉर्ड व्यवस्थित नही होत.
नाही नाही याच्याच ऑप्शनच नाही स्पीकरवरच याला कानालाच लावून कराय लागतं.
हा आवाज रेकॉर्ड बाईक रात
हम्म हम्म काय चालूय.
काही नाही आले मी वावरातून वावरातून येत होतो ना अशी मला पुन्हा नाचू रहिली. बुग अल का आकाश कडे्यावर होती.
पुढे दोन दोन गाड्या झाले म्हण तुम्ही आम्हाला एकच दिली.
नाही दोन् नाही दिर कोणाला.
नाही का.
अगं या दोन गुरुवारी मागितल्या दोन कस्तुरा काकोना.
हो का.
हा कसरा काकू म्हणे दोन गड्डया दे म्हणे गुरुवारी. ते ये बोकडच कार्यक्रम आहे म्हणे आमचा.
अच्छा पै स असो म्हण ति ना घर दोन दोन दिले.
नाही नाही दोन द्याला मा का पाया कोून आलीत काय.
आल का काकण आणवाय का पाया कोण आली.
सिवल लोवन दिल्या पुष्पकागूल लोवन द्याल्या.
हा सीमा म्हणे मला एक विकत द्या मल मम्मीला न्यायच. मग मीला भाई मी मोजून दहा घर तुमच्या दहा देलो होत्या. मग तेवणे मला एकत लागत मला तशी नाही माझ मम्मी यायची. नग मीळालं बाई इका तर आणायला बी घरी नाही एककााडी बी नव्हती दर्शक ठेवल्या आणि चार पाच काढ्या तर ते आई ना कडी करायला घेऊन गेल्या म्हणलं. तेणे कोणी आण सारखाय का हम.
ते बर आहे.
हा बरं आहे आज काय ये कोथंबी रिविकली ती न बी आज.
पण इथं झेंड्या खाली का. आणि तिकड कोण सग गेलती.
इश पप्पा होते ना.
ह असं डोक्यावरच का.
नाही नाही एका ठिकाणी बसून बाजार करत तसं.
हा हो का.
हा आता ती पिवळी पडाच्या आधी पटपट एक नाही ना आपला खर्च निघला पाहिजे ना.
कती क विकली..
तेराशे रुपयाची काय इ कली म्हणे बाई. झोपेल होतीआता हा झोपेल होतीआता मला माहित नाही. ददी ना मोठी ना.
ह का.
हा. सृष्टी हा सृष्टी साजापूरला होती ती स्टॉपोबत. हा मग आपला खर्च निघला पाहिजे का नाही बा जेवणा ते गावात नाही जागरण.
कोणाच.
ते भावड्याच आहे हे चालले जेवा्हाला. काय आमटीन पोळाय म्हणते वाटत.
कोणता पावड्या
क याचा आवट्याची आवट्याची पंगती
हा हा हा
आउटस नाही ना आउट एस आउट फोर घल त्यांच्या घरात बोरल का साार्याला आहे पण सांग का मी सकाळी पाच ला त उठले. रात्री बारा वाजे लोक साडेबारा वाजे लोक जागी होते. आपल्याला जेवायचं नाही जायचं नाही.
मी पहिल्यांदा दहा मिनिटे बोलले कापक्षदईला म्हणलं तुम्ही मला नंतर नऊदा वाजता करा. द दहा मिनटं बोलायला लागत बाई ते
हा तोय किती राहिले.
मग हे काही दाखितत नाही ना मला ते स्क्रीनशॉट टाकायचं आहे त्यांला
हाव का?
काल मला शोभातकांना फोन केलाता. दहा मिनटं बोल म्हणे मण आता मला काल वेळच नव्हता.
हा काय झालतय मामीला
मामीला ठीक ठीक येतो.
अरवे रा ग कुठं नेल होतं.
नलावत म्हणजे जञला आता का सवय नाही ना काही हॅलो तुमसारखंच वय असे ना
अन्मा
असं आज सुधत नाही राहलं की एकाात रात्रीतीनदा झालं की आता दोन तीन वर्षापासून येतं. पण यावेळेस तकलीफ नाही.
त्यावर गोळा्या रात ना
हो गोळरा ते चालली गोळरी
अेदा ना काही रिकम कामात येत.
येस नामा
हा तू गेळतीे कासवर्न बई बायला.
नाही नाही मी फोनवरच विचारलं जला जायला कुठं सावडे आहे पोरगी राहते ना.
हा जावं आहे अजून येडता येत नाही एवढं
मग तिला कुठं घेऊन फे त्या
होा
को गुरुवारी ग मोकड्या
हा
या का
हा
अ
मला सकाळी म्हणतात कसर का खूप
हो का मोठा आहे का?
काय मा आपला काहीच माहीत नाही नसत म्हणे दोन जुड्या दे म्हण मला गुरुवारी मी तुला पैसे दिईन म्हणजे मलं मग एवढी तोळ निघूनली तर तेवा्हालाच लागत घ्या म्हणलं. म्हजे त फुगटणी घेत ना कार्यक्रम आला. कोणी वस्तू
हम्म हम्
त त्या म्हणत त्या पैसे देईन मी मग दोन जुड्या दे प तंजरीच्या
हा हा
मला नाही माहिती मग बोकड्या पुढं आणि कोणच्या गावाला काहीेत असत बाबाला ते नाही सांगते ना मु नाही आजगण नेंदा सार तिकडच होते. पण एवढा काही संपर्कच नाही
म्हणजे चालूच काही किर खिर बांधण
कोणज
हिशाबचे आणि आम टन
पण ना द अपाजी
हा तेे घर नाही वान क ना पण पण
हा हा
त घरा मागं कुठं हात भर काय जागाय जणू
विशालचीी का पणरा द अपचीी
का दोघा मिळून ये का काय का कोणाची आपल्याला का आपता काहीचा फरक नाही त जायचा
हा
तात्यानं पुढं बिंडी गावत लावलं त्याच्यात शिला काकूनं पुढं चवळ्या लावल्या
हम्म
तात्याचं बी निघा तूपकम फेकलं त्या ना
अरे राम
त्यां चालव होते मनीषा बोलत होती मला कोणाचाच आवाज नाही आला फक् विश मनीषाचा
मणे शगन तेकर दिसते बोलायला
हा र बा हात नाही दरू शकत कुणी तिचं बॉलच बार
ते नाही ऐकलं पण आम्ही म्हणजे आता ते तिकड होत निंदला आम्ी इकडं खाली होत आमची इथ
हम् ह
हा तेनिलाड्र
मला मनती बहि रिकम काम झाली नाव देऊ मी म्हटलं मग फुकट भेटेल का आपल्याला
अ य तस हजार अनु दान काय फुकट भेटेल अन तुला
नाही नाही म्हटलं मग ते आपल्याला घरी आणून दे त काही नाही घ्या तुम्ही पुढे पारत कसत घेना चेन म्हणलं
आज माहिती आहे का मी समजा सकाळी दहाला गेले तर साडेबाराला घरी आले केव्हा शिकाराला गंगूबाईची अ शिवसेरागोच्या बायकची त्या अनिलच्या बायकची कि विचे क वाशील मला साडेबारा वाजले अंगोठेच या ना न त्यांची तसं म्हणण आमचा नियम काय माहिती फक्त तुमहीी तर अजण ये ना तुम्ही दहा जणीचा कट करून द्यायचा नावं लिहून द्यायच आणि तेवढा फॉर्म भरून द्यायचय त्या आपण कोना तूमच्याकड आहे पॅन कार्ड खोलणं सारा तुमच्याकडचे पैसे तुमचं जाणतं काहीच नाही फक्त तुमला मान्यता द्यायायची तुम्हाला अनुदान आहे पुढं तुमचे फायदे आहे आणि फॉर्म भरून द्यायचंय फॉर्म तुम्हाला भरत नाही येत ना
हं हं
ते फॉर्म भरून द्यायच आमचे काम आहे पण मी आम्ही काय करवलो सवारना ते नको आपल्या गावातल्या बायांना विने असंय त्याच्यामुळे आम्ही ल मदत करव गावगावी आता वेरुळ किती पाच बुक खोलले पाच त्या म्हणे आम्ही फक्त फॉर्म भरून दिले म्हणे बायाला त्यांच्या त्यांच जमा झाले अकाउंट बी खलं सगळं केलं आम्ही फक्त फॉर्म भरून दिला म्हण
ह् ह् ह्
आम्ही तर सगळं उरार घेऊ राहिलो बाई एक एक लेडीज बरोबर जा लागत म्हणला आम्हाला काही पड तर तिथं केवायसी श कायला मी पाहिला ना गंगोबाज केवायसी गेली घरी आले दोन घास बाकरर खात नाही आणि आली बायकोला आणला आला अजून गावात गेली अजून केवायसी केली अजून येतते फण अ माझे गण पाच राहिले अजून हे झाल्यावर
मला मिस कॉल आला बर का कापशेत इथं मला जास्त तच्या फोन कर.
आं.
टापश एकद मीस कॉल आला म्हटल.
हा त्यांनी वाटलं चालू आहे का नाही विचारायला
आजचा लास्ट दिवस येत.
हव ना तेच ना आज चा लास्ट चा दिवस आहे.
म काय होणार आहे.
मग आता नवीन टास ये म अजून उद्या दुसरं परवा. दोन तीन दिवसांना हा. एकती दिवस असच पण मग कायच काम आवरडत नाही काही नाही एकत हे लगपत. दिदीच ऑनलाईन करायच राहिलं अ त्याच्यात विव त आणलं त्या ना रेकॉर्डती विवो चं भाराच आणलं. अशी नवीन नवीन काही व्यान बोलली ती बाराला. भले काम आले मग. पगार कमीन काबला आलं ग सहा हजार पगारामध्ये किती. चार दिवस फुलता गदला तो बाड्याचा हिशोब लाव ना.
मग बाई.
मग भाडं तोडं न उधून दिवसभर त्यात. अंकलगण कुरकुर करीत हो दे वळी सोडून.
हम्.
हम्. कायपुरडचा निकडतो तेवढ्याच्या पेक्षा डबल का मती म्हणे. हा तर खुलताबाद. चार पाच बार्या जालाग तर मेटरिला म ते भाडं किती जातं.
हा बाई नाही आता पहिले गंध लाग तर पण वाढम पगार.
द्यायला तेच मला आता जर राहिलाच म्हण तर पुढं पगार वाढवतो जाऊ द्या. या अंगणवाडीला पहिले अडीच हजारापासून होत्या बाया.
मग आधीच नाही. पुढं दोनश तीनशे रुपयांपासून काम करेल म्हणते रोहिणी मामी सांगा त्याना.
आणि माझ्या बहिणी कोत माहती आहे का सुरुवातीला लागले. ता सोळाशे रुपये महिना आता माझ्याई ना खिचडी शिजेले ना हे परायची.
हम्.
तर माझ्या अ पाच रुपये पोहराला खिचडी शिजायला होती पाच रुपयाला.
ह.
आताथडं पाच हजार झाला आताशी.
मला तेच म्हणायचे.
ह गजातच सो म्हून राहिला तता.
पगर वाढवतोस आता आपल्याला घर बसले कोण दिन.
तेस ना टाइम लागवत फक्त म. म्हलं त्यांना वाडचा वाडमपा घर जाऊ द्या म्हणलं.
हम्
त्याल्याशिवायथोडी होतं.
हो.
हम आज नऊद ते. भजबरी पाठील बा आता घरीच कर म्हणे खायला मी नाही जात म्हणे. त्यांन लाले जवर य तो
ह.
त्यां शात गावात जायचं म्हणज जाऊ द्या जात. दिवस ह ते वर नाही खात ना आज आहे ना. कोथंबीर इकली ना लाय बोर होत्या मी काल औरंगाबादला इकली कोथंबीर.
कोण कशात न्हेलती.
पोत्यात न्हेली होती ना.
हा ओ का.
हा दोनशे पेंड्या. विकली न आले घरी अंकलन नेऊन घातलं आणि येताना मी एकटीच आले.
बरं झालं जाऊन दे.
बर हा बर म मी करीन तू हा नंतर कॉल करीन आता यक आता हे झाला.
चालण चालण मग आता आम्ही जेवण करतो ह